हॅलो हो मि करते
केली सोय मी म्हणाले कट झाल चुकून माझ्याकडनच
म नाही तू कस काय गेलता म्हणे. ह
कॉलेज
मला वाटल त्याच आणि काय त्याला काय फायदा काय झालते चला
घरात बसून काय कर
आधीचला नव्हत आत्ता लगेच गेलता
बकी गेला नाही ना म ऐकतोय तो गळ्याबरोबर राहिल्यावर सगळ. करतो
हम् तेहात्तरावी तरी होऊ दे.
तेच की
अगला य अ मला फोन म्हणून मेसेज केले र हा कोल्हापूर रविवारी हायच कि आपण मी म्हटलं लाईव्ह यावं मुलगीच बारसं आहे फ्रेंडच्या मुलगीच बारस मग मी रविवारी जाणार आहेकड णताना का म्हणता ना त्यांच्या फ्रेंडच कायत र लग्न आहे वाटत
कोण फोन केल त तुला
फोन नाही ग मॅसेज केलेलं आहे हा अग आताच काय तुला काय दुसर
होय होय मला नेट सांग
त्यांच्या फ्रेंडच लग्न आहे कागलच्या पुढं कुठ तर
हम्
मला विचारल ते तू आहेस काय कोल्हापुरला सुट्टी असेल ना तुला रविवारी मधून नाही आहे मी बारशाला जाणार रविवारी का म्हणताना काही नाही अ हे लग्न करून आलो असतो तुझ्या स्कुटीवर ना ज्योतिबा ला गेलो असतो हम्म
मग
मी म्हटलो नाही मी असतो तर गेलो असतो राहू आता काय नाही
कसं काय ग बाई
आणि नंतर म्हंटले हा हो मी म्हंटलं पावसाळ्यात तर नाही मला काय व्यवस्थित गाडी चालवायला येत नाही सगळं पाठीमागचा आवाज आ श
काय करू म आाता सर बोलाय लागलत.
म्हटलं राहुदेत-राहुदेत बघूया आणि कधी तरी आणि कसली एक्झाम द्यायला पडतं काहीतरी.
तनच,
मला म्हण ते मला फोटो. पाऊस आहे ना नंतर करते, नंतर मेसेज करतो आता माझा क्लास आहे म्हणे
हा ह अनेकदा मला पण भेटलेले की इथे निपाणीत कुणाच तरी लग्न होत त्यांच्या फ्रेंडचच मग ममदापूरकड नाही याल त तर तिकडे मग मला दिसत मी गाडीवर ना निपपाणीला आल तू त्यांच्याबरोबर.
तुम्ही सांगायच
मम्मीला सांगितलेल तुला काय कधी सांगू मम् मी मावशीकडे चाललेलो माहिती य काय सरिता मावशीकडे. त्या वेळेला
आणि ते पहिले जाणार होतसा ना असं ना तू ही
मल सुट्टी नाही मला सुट्टी नाही मिळणार ती आता उद्या जाणार आहे वाटतं बय ती आणि
हम्, हम्म-हम्म आता लगेच तुझं पण कॉलेजच बोल
जुलैमध्ये चालू होतंय हिकडचे संपतयआणि जुलैमध्ये तिकडच चालू होतंय,
दोन वर्ष नव
दोन कुठे एकच की,
हे एक वर्ष पुढचं एक वर्ष तीन वर्ष चार वर्षाच नाही बई आह, काय सुद्ध ये चल ये फोटो काढून घे चल
मीगर घे सगळे येतता,
ह काय करणार पुढं,
सिएच्या हाता खाली कुठूतरी जायच,
हम्म कोल्हापूरला येणार काय मग
बघतो मला हित जर मिळालं तर हित नाही तर मग कोल्हापूरच की,
हम, तिथू क त्या हो ह् माझा बिकॉम मध्येच राहिल ना
एम. कॉम. लय अवघड आहे, आता माझं पण तसच वाटालंय मला लय टेन्शन आलय ते नाही ह्या वेळेला लय अवघड आहे सगळं
होतेय घे,
आहे का सगळे पास तेवढं व्हायचं बघणार आहे बघ मी आता मार्क काय बघत नाही, अस असं म अस असं म्हणतोय. मी आणि सिद्धार्थ म्हणल्यालता कोण तर रिचेकिंगला देणार होत म्हणून
हम्, दिली नाहीस काय तू
मग मी म्हटलं सर मॅडम पण काय थांबत नाही तुम्ही तरी थांबवा ठोंबन मारायचं
ह
तरी काय नवच की यादव सर
काय नाही
बादच आहे आणि ह्याला अकाउंट मेजर आहे आमचा अधिक चार अकाउंटचा विषय काय आणि ओई म्हणून आहे ग त्यात निवडायचं असते इंग्लिश किंवा एस्ट्रॉनॉमी म्हणून
तर आणि आकाश निरीक्षण असं काहीतरी मग मुळीक मॅडम काय म्हणाले आ मला कि ते खगोलशास्त्र काय घ्या इंग्लिश काय तुम्हाला होताच कि दोन वर्ष आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतंय ह्याचा काय पेपर नसतोय
हम्म
प्रॅक्टिकल फक्त असतय आणि छान आहे विषय घ्या म्हंटल्या आणि फक्त त्याला वीसच शिटारी कामेता म्हंटलं ग पैसे उद्या भरा म्हणसा फक्त ऍडमिशन कन्फर्म करून जावा म्हंटल्या
हो
आणि गेल्यावर पटपट सगळी जण फॉर्म भरलाव आणि तिथं गेल्यावर सर म्हटले मी विषय घालतो आणि बाकी बाकीच्यांना पण हेच विषय घ्यायला लावणार आणि सांगितलं की अकाउंट मध्ये हाय मायनर विषय बिजनेस स्टडी मध्ये आहे आणि त्याच्यातलं ओळी मधलं इंग्लिशच घातलं की हो सर म्हटलं मी नाही घेणार नाही खगोलशास्त्र घेणार आहे म्हटलं की नाही नाही मी देतोय तेच घ्यायचं म्हटलं काय
काय जबरदस्त हाय काय म्हणायला येत नाही होय मला
बघ की मग मी म्हटलं की आम्ही मुळीक मॅडम यांना सांगून आलोय म्हणून आणि आम्ही काय घेत नाही म्हणून मग की नाही दिला काय त्यांना पण म्हणाला सांग जा म्हणून काय करू ग माझ्या फॉर्मवर लिहिलास त्यांना इंग्लिश मधून मग हनी सगळी जण मिळालं मुळीक मॅडमचा फोन कर जा गडबडीने मुळीक मॅडम यांना फोन केला मॅडम तुम्ही
आरती भेटली माझं पैंजण दुरुस्तीला टाकलं हम
मग मी म्हटलं की गेलोय मग म्हटलं की स्वरा
भवा ना उ म आणि तो जसा की तुम्हाला कट व्हायला आवाज तुझा काय म्हटलीस
मग म्हंटलं की तू सांग जा की कि मी घ्या सांगितल आणि आमचा ग्रुप हाय मॅडम आणि सांगितल्यात म्हणून
ह
मग त्या मॅडम ऐकना झाल्यात माझ्या फॉर्मवर घातल्या बघा म्हटलो काय मग मॅडम म्हटल सरांच्याकड मी बोलतो मग काय माहित सरांच्या कडे दिलो सर बोललं आणि मग दिल्यावर तुझं फॉर्म आण म्हटलं मला आणि एक एकटीलाच द्यायच काय नाही म्हंटलं ग्रुप आहे आमचा सगळ्यांसनी द्या दहा सीटा राहिल्याता म्हणालत ग
सगळ्यांची परिस्थिती बघितली.
आणि काय म्हणतात माहितय मला बरोबर. इथं लावल्यास की म्हणा लागल्यात.
बाई लई चांगलं म्हणत होतो नवं मी यादव सराला चांगलं म्हणत होत. तो रंग दाखवला स्वतःच.
हम्म
लाय बाई वरडायच लागलाय सगळ्यांच्यावर. नशीब तो मोपरे नाही आम्हाला.
अजून जमत नाही आम्हाला. रेसिपीच सांगतोय तो. रेसिपी सांगत असतो नुसता क्लास मध्ये.
व्हय
होय.
नाही बाई आता काय आम्हाला तो.
इथं मला दिसलेले बाई मोपरे सर. मोपरे सर नाही अजून कोणते एक सर कुठले दिसले सर.
हम्म हम् आज काही कॉल नाहीत वाटत तुला.
आहेत की लंच ब्रेक आहे.
हम् हम
पंधरा सा कुठले.
तुझं ह्याचं.
ते अजून का तेरा आहेत वाटत.
तेरा पप्पांच्या वर व्हाहिणीत काय ग? पप्पांच्या व लागणच झालं तर काल. नम्रता लावाल ती नम्रताच पण लागय नि काल.
बघू या घे.
चालते की.